हॅलो
हा आवाज येतोय माझा हॅलो हॅलो हा आवाज येतोय ना काय करतेस.
हा येतोय.
हो हो येतोय काय करतेयस तू? कशी आहेस. काय नाय, मी पण बसले बघ म्हटलं काय चाललंय तुझं काय तुझी म्हणते दिनचर्या, का तू काय तसं हे
काय नी बघा निपान, नाही अजून तर
होय, अगं मी तुला
नाही म्हंटलं सो कॉलेज कमप्लीट झालय ना.
हं हं हो हो ते तर आहेच. मग मी तुला थोडसं दिनच विषयी सांगणार होते म्हणजे आपले दैनंदिन जे अ जी जीवनशैली आहे. त्याच्याबद्दल जरासं सांगणार होते. तू, आहे का वेळ तुला?
हो, आहे बोला ना
म्हणजे आता बघ आपलं दिनचर्या म्हणजे काय आपण जे दिवस सकाळपासून जे संध्या संध्याकाळपर्यंत जे आपण करतो. थोडक्यात, हा मी थोडं क्यात सांगते, जे करतो ते त्याला जे म्हणजे दिनचर्या म्हणतात. आणि आप आपण जर असं बघायला गेलो तर आयुर्वेदानुसार दिनचर्या म्हणजे काय शरीर, मन, आणि आत्मा यांचं संतुलन राखण्यासाठी त्यांच संतुलन राखण्यासाठी ठराविक वेळेला म्हणजे आपण जे ठराविक वेळेला जे आपण कृती करतो त्यात जे त्याला दिनचर्या म्हटलं गेलंय. म्हणजे आयुर्वेदानुसार आता तूला माहिती माहितीच आहे आपण काय रोजच्या दगादगीत आणि ह्याच्यामध्ये असं काय हे होत नाही ना, म्हणजे एवढं आपल्याला असं व्यायाम म्हणा हे म्हणा असं सगळं फॉलो होत नाही आपल्याकड
हॅलो, हॅलो हॅलो, दिदी मला तुमचा आवाज येत नाहीये.
नी, तू करतीस का?
काय म्हणला?
योगा वगैरे
अ, हो आता जस्ट तर म्हणजे मी तुम्हाला बोलले अ की अ आता जस्ट कॉलेज ची लाईफ माझी एंड झालेली आहे, तर मी जस्टच योगा क्लासेस लावलेले आहे. खूप छान पद्धतीने आम्हाला योगा चे फायदे किंवा योगाबद्दल आम्हाला एक सॉरी हा थोडं हात हे झाला तर खूप छान पद्धतीने आम्हाला योग्याची योगाची माहिती आमच्या मॅमनी समजावून सांगितली आहे. तर मी प्रथमता तुम्हाला फायदे सांगित तुम्हाला तोटे तर नाहीयच आहेत. पण मी तुम्हाला फायदे नक्कीच सांगेल तर योगामुळे शरीर सदृढ बनत, लवचिक बनत. आणि आपल्या शरीरामध्ये जे अ म्हणजे अ आपल्या आळसपण आहे किंवा आपले जे मसल्स वीक होतात ते स्ट्रॉंग होण्यास सुरवात होते. योग्य मेडिसिन सिन वगैरे आपल्याला गरज असते, त ते देखील आपल्याकडे आहार म्हणून मिळतं न्यूट्रिशन वगैरे मिळतं. तर ते खाऊन देखील आपण हेल्दी राहू शकतो. तर खूप सारे अ फायदे आहेत योगाचे. तर ते असं सांगण्या सांगायला गेलं त दिवस वगैरे पुरणार नव खूप छान पद्धतीने मी योगा करते. आणि आता माझ्या डेली लाईफ मध्ये मी योगा हा माझा एक पार्ट ब बनला आहे म्हणजे दैनंदिन जीवनाचा एक पार्ट बनून तो मी खूप छान पद्धतीने ते योग का करून अ त्या पद्धतीने व्यायाम करणे. किंवा त्याचे फायदे किंवा त्यामुळे शरीर खुप छान बनलं आहे. नि योग्य आहार देखील मी घेते. पुरेसा आहार, तर खूप छान पद्ती तिनी माझं योगा अं दिनचर्या चालू आहे तर तुम्ही अजून काय बोलू शकता? तुमच्या दैनंदिन- लाईफ मध्ये तुम्ही काय चालू आहे? किंवा कसे पदार्थ खाता? किंवा तुम्ही व्यायाम करता का? किंवा काही काही पदार्थ- तर तुम्ही कसे घेता? किंवा काही टाईम टेबल?
दिनचर्येचं कसाय माझं? सांगते तुला मी... म्हणजे त्याच पहिलं महत्व सांगते. आता कसाय शारीरिक आरोग्य आपलं चांग- राहत म्हणजे व्यायाम वे नियमित म्हणजे मी उठते. आणि व्यायाम वगैरे करते. योग्य आहार घेणं किंवा पुरेशी झोप घेणं. यामुळे कसं‌ निरोगी शरीर राहतं. आजारात पासून त्याच संरक्षण मिळेल. आणि मानसिक पण आरोग्य आपलं म्हणजे हे होत शिस्तबद्ध किंवा जे हे मन शांत. किंवा तणाव, चिंता, गोंधळ हे सगळं- कमी होत आणि कामात आपली एकाग्रता वाढते. आणि वेळेच वेळेच पण मी कस ऍडजस्ट करते म्हणजे- कमी होतो म्हणजे- कसं दिन रोज आपलं रुटीन एक ठरलेलं असतं. त्यावेळे ला उठायचं किंवा या वेळेत- व्यायाम ह्या वेळेला म्हणजे आपलं काय असेल ते नाष्ट्ता किंवा हे. हे सगळं आपला दिनक्रम ठरलेला असतो. त्यामुळं प्रत्येक म्हणजे त्या कामाला- तो योग्य तो वेळ दिली म्हणजे आपलं म्हणजे कसं एकदम रुटीन बसून जातं. आता त्याच्या- मुळ मी लवकर उठते आणि फिरायला जाते. ताजे मग त्याच्यामुळे काय- ते मग ताजी शांत हवा आणि शांत वातावरण असतं. हे गाड्या वगैरे- रेत त्याच्यामुळं मी निवांत- म्हणजे छान वाटत आता कस दि ह्या म्हणजे जास्त वेळ समजा झाला तर बघ गाड्यांचं हे वाहन चालू होतात त्यांचं ते धूर प्रदूषण आणि सकाळी उ लवकर उठून चालत गेल्यामुळे उत्साह पण राहत तो दिवसभर उत्साह टिकतो आणि न- तर मी माझं काय असेल ते मग आल्यानंतर थोडं योगा वगैरे करते. आणि त्यानंतर परत घरी आले कि मग दात- वगैरे घासते, स्वच्छ आंघोळ वगैरे करते. आणि त्या तर मी परत नाश्ता करते. आता सकाळचा माझा नाश्ता कसाय? म्हणजे पौष्ट- ष्टीक नाष्टा असतो माझा म्हणजे आता ते तू मोड आलेलं म्हंटलंस नाही, नाही! पोहे वगैरे नाही खात मग.. ते मोड आलेले कडधान्य म्हणा त्याचं कसं थोडस कांदा हे तेन थोड... आणि जास्त पण तेल टाकत नाही, थोडसं तेल टाकून ते परतवून थोडसं वाफलवायचं, आणि ते खायचं हे असं खाते. हा, हे आणि नंतर काय असेल ते आपण- कराय करायला पाहिजे म्हणजे आता तुझं काम असेल तर तू कामावर जाऊ शकतेस. अभ्यास मुलांचा असेल तर तो अभ्यास करू शक- असतातच मगं ती पण काम त्यातून पण थोडे हाल चाल वगैरे होतीच आपली
आणि नंतर परत थोडस म्हणजे आपल्याला कसं आता आपण एवढं काम वगैरे हे ते सगळं करतो त्यामुळे थोडस आराम ह गरजेचाच आहे त्यामुळे सतत काम केल्यामुळे थकवा येत त्यामुळे विश्रांती आवश्यक आहे म्हणजे झोप आणि म्हणजे थोडा फार एक दोन मिनिटं तरी का होईना थोडं कलंडल्यावर किती छान वाटत म्हणजे मध्ये, आधी थोडी विश्रांती घेण म्हणा संध्याकाळच कस संध्याकाळी पण व्यवस्थित आहार घ्यायचं भाजी, चपाती, पोळी, डाळ, भात काय असेल ते आणि लवकर झोपणे तुम्हाला अस तास तास तुमची स झोप पाहिजे तुम्हाला म्हणजे पूर्ण झोप झाली, तरच तुमचा दिवस चांगला जातो ह आणि आजच्या ड डिजिटल युगात तर मोबाईल सोशल मीडिया आणि मनोरंजनाच काय साधन किती निघाल्यात त्यामुळे त्यां सगळी दिनचर्या त्यां विस्कळीतच म्हणजे झालीय कारण पोर रात्र रात्र मोबाईल बघण सोश हे बघण उशरापर्यंत झोपणं जागरण करणं आणि त्याच्यामुळे नियमित आहार नाही आणि आता तर कसं मुलांना व्यायाम वगैरे नकोच असतो करतच नाही त्यामुळे याचा कस होतय आरोग्यावर बी पिरि परिणाम होतंय त्यामुळ ताप पण हे ते सारख आजार पड हे कर ते कर त्याच्यामुळं
केल परिणाम होतो,
हो आणि डोळ्यांना देखील परिणाम होतो चष्मा लागतो, हे आणि वेगळंच, त्यामुळं ह त्यामुळं चांगली दिनचर्या करायची असेल तर काय करायचं दिवसभर म्हणजे आपल्या कामाची यादी करायची त्याच्यानंतर प्रत्येक कामाचा एक वेळ वय म्हणजे या कामात या वेळेत हे काम झालंच पाहिजे
हो म्हणजे खूप खूप छान पद्धतीने तुम्ही तुमची दै दि दिनचर्या सांगितली म्हणजे दैनंदिन जीवन सांगितलं किंवा कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणती गोष्टी करू नये याबद्दल तुम्ही माझ्यासोबत डिस्कशन केलं किंवा त्यापासून आ तर डिजिट डिजिटल युग आहे हे देखील तुम्ही सांगितलात त्यामुळे होणारे तोटे देखील सांगितलात म्हणजे फायदे काय नाही कमी वेळात जास्त माहिती मिळते हे एक फायदा असूनदेखील पण आजच युग हे त्या म्हणजे त्या पद्धतीने विचार करत नसून मोबाईल स्क्रल करणे त्यामुळे डोळे खराब होणे तर फायदे तोटे देखील तुम्ही सांगितलात आणि तुमची दैनंदिन जीवन देखील सांगितला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे आणि खूप छान पद्धतीने
उलट मी आभारी आहे ग मी हो हो पण तू पण ऐकून घेतल त्याबद्दल मी पण आभारी आहे थँंक यू ठेव का हो हो ब